हॅलो हा बोल येतो का आवाज?
हो झालं का आवरून सगळं?
झालं बाई आज आवरून माझं
जेवण वगैरे?
जेवले मी आत्ताच जेवले. पटकन सगळं आवरणच घेतलं जड केले मी
वा
त्या अंड्याचं ते म्हणलं नाही का, मसाला टाईप
हो
तस केलं होत, अंड कालच रात्री त्याने उक् कडून ठेवून, त्याच प टरपल वगैरे काढून ठेवून टाकलं होतो.
चालतंय तसं?
हम्म
पण एक -एक जण म्हणतात ना, त्याला नंतरन नको वाटतं, चांगलं लागत नाही.
नाही, काही नाही, नॉर्मलच लागत होतं रात्री केलं होतं, दहाच्या पुढं.
हम्म, मग आता सकाळी काय केली?
सकाळी काय नाही, कांदा आपलं बुरजी कसं करतो, त्या टाईप मध्ये कांदा हे केलं, भाजून घेतलं तेलावर आणि काही जण टोमॅटो बारीक चिरून टाकतात त्याच्यामध्ये, पण मी टोमॅटोची प्युरी करते, तशी पण चालते हा. मग कधी -कधी टोमॅटो अशे अख्खे अख्खे लागतात ना गं, कधी कधी पूर्ण गाळ असं हे होत् त नाही तेलामध्ये, टोमॅटोची प्युरी कर त्याच्यामध्ये तू कोथिंबीर आणि मी दोन - तीन काजू टाकले होते. ते थोडीशी थिकनेस येण्यासाठी. आणि मग ते सगळं मिक्सर मधन काढून, तोपर्यंत कांदा तिकड थोडासा लालसर केला. तेलात आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकले, प्युरी वगैरे टाकले चांगले शिजवुन घेतलं, मग त्याच्यामध्ये बटर टाकलेला.
बटर घातल्यावर छान मोइच स्मेल येत असेल.
हम्म, अमूल बटर टाकलेला थोडा त्यात आणि नंतर मग् अंडे वगैरे काल उकडले होते, त्यांचे कटिंग करून घेत बारीक बारीक कट केलं त्याला, तुकडे करून घेत ले त्याचे आणि त्याच्यात टाकून दिलं, दोन मिनट हलवलं फक्त कारण आपण ग्रेव्ही पहिला चांगली शिजवून घेतो ना.
हो
मग त्याच्यामध्ये कसा अंडा ऑलरेडी उकडले अ त्याला काही शिजवायची गरज नसते.
अच्छा, हा.
नुसतं फक्त दोन, मग त ते सगळा मसाला त्याला लागायचं असं केलं आणि त्याच्यावरून एक चीजचा क्यूब खिसून टाकला.
हम्म, छान.
आणि बारीक कोथिंबीर चिरून वरून टाकली झालं, डब्याला तेच स होतं. आणि मी कधी कधी ना अंडा आचं असं फ्राईड राईस अंडा राईस बनवते.
कसा तो कसा बनवायचा?
बिर्याणी साइब तांदूळ किंवा साधा तांदूळ घेण थोडसं सुट्टा होईल की, नाही भात मोकळा -मोकळा व्हायला पाहिजे. तसं शिजवून घ्यायचं आणि तो फोडून वगैरे किंवा मी तर रात्री पण भात ना, आधीच करून ठेवते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं ना, तेच्यामध्ये तुला वाटलंस तर बारीक क कांद्याची पात चिरून वगैरे टाकली तरी चांगली लागत्या. बारीक हा काही नाही तेलामध्ये फक्त कांदा बारीक चिरलेला किंवा उभा चिरा तुम्हाला पाहिजे तस चिरू शकतो आपण.
हो
ते टाकून घ्यायच. तेच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून घ्यायचे. म्हणजे गरम मसाला लाल तिखट काळ थोडास तिखट ग परत धने पूड वगैरे टाकून घ्यायच.
हो ना
चांगलं हलवायच. अंडी फोडून टाकायची तेच्यामध्ये.
बारीक चिरलेला तो गाजर. किंवा बारीक चिरलेला ते म्हटलं ना अ कांद्याची पात वगैरे पण टाकू शकते.
म्हणजे पुलाव केल्यासारखाच करायचा. फक्त कि तेच्यात अंडी
अंड टाकायच. अ अंड वगैरे टाकायच. तेलामध्ये अंड्याची बुर्जी कराले केल्यासारखी करून घ्यायची.
हो
आणि भात जो आहे, ना मोकळा केलेला तो तेच्यामध्ये टाकायचा.
हो हो
आणि मस्त हलवून वगैरे घ्यायच. वाटल्यास कांद्याची पात तेलात नाही टाकली तरी वरून टाकली तरी चालते डायरेक्ट भातात. जेव्हा तुम्ही पूर्ण भात मिक्स करता ना हा नाही कांद्याची पात कशी थोडीशी अशी कच्चीच खायला चांगली लागते. मग हा आणि मी तेलामध्ये कांदा वगैरे सगळं तिखट परतल्यावर तेच्यात मी थोडं बटर पण टाक ते अजून थोडस चांगल लागत ते.
हो
आणि मग सगळ भात वगैरे सगळ ते अंड्याजवर केलेल त्याला सगळ व्यवस्थित लागल ना कि मग कय मीठ वैगरे सगळ टाकूनच घ्यायच कांद्यावरच. मग थोडी कांद्याची पात बारीक चिरून कोथिंबीर बारीक चिरून वगैरे केली ना एकदा फक्त पा एक दोन मिनिटासाठी टोपण ठेवून झाला भात त्याच्यासोबत आम्ही शेजवान चटणी खातो. छान लागत.
म्हणजे ते एक फ्राईड राईस बनवल्यासारखंचय आहे ते फक्त कि हा आठवडाचा वीवार
हम्म पण एकदम खूप छान लागतय. कारण आता मी किती वेळा आता बनवते. कधी कधी डब्याला पण ते देते. कारण त्याला काय करायचस नाही ना रात्रीच भात मी बनवून ठेवते. तोपर्यंत सकाळपर्यंत थंड पण होतय तो भात.
हम्म
आणि बिर्याणीच्या तांदूळच बनवल तर एकदम अस सुटा सुटा आणि अस फरक अस वाट ते की प्राईड राईसच आहे.
बघाव एकदा बनवून.
करून बघ खूप मस्त लागतय ते. मी ते डब्यात वगैरे पण देते त्याला. कधीधी दोन दोन डबे भरून देते. आणि शेजवान चटणी तर आम्ही डिमार्ट मधूनच आणतो हो हो. डी मार्टची शेजवांसाठी आपल्या इथलं फ्रेंड्स सारखे सेम.
कुठली.
हम् तुला पाठवते मी ते.
हो फोटो पाठव मला बघते मी पण पप्पांना तर आवडतात माहिती.
वीस रुपयाला तर पाकिट हायं डी मार्ट मध्ये आण हा हा. हा मी तिथूनच सांगतेय करत. तर हा ते दोन्ही कॉम्बिनेशन खरं खाऊन बघ कसं वाटतं. आणि कधी कधी नुसत्या चपाती भुर्जी किंवा अ''--'' ड ऑमलेट केली आणि त्याच्यासोबत पण ती सज शेजवान चटणी खाली तरी सुद्धा खूप छान लागतय. किंवा काय करायचं चपातीला. हा चपातीला काय करायचं शेजवान चटणी लावून घ्यायची आणि अंड्याची पोळी करायची. म ते अंड्याचे पोळी करताना. तू सगळं त्याच्यात कांदा मिरची वगैरे टाकून पण करू शकते कोथिंबीर वगैरे. थोडस लाल तिखट वगैरे टाकून. आणि त्याच्यावर पोळी ठेवायची रोल करायचं मी तसं पणडब्यात आम्ही नेत होतो बऱ्याचदा.
मी पनीरची भाजीचा रोल बनवते बघ तस म्हणजे शिमला मिरची चौ''--'' कोन कापून घ्यायची बटाटा टोमॅटो बटाटा नाही. टोमॅटो कांदा. परत म्हणजे कारन असतील तर स्वीट कार्न. अजून बटर वगैरे सगळं टाकायचं. पण पनीरचे एकदम बारी तुकडे करायचे त्याला दही तिखट मसाला पनीर मसाला टाक''--'' कोणतेही मॅरीडेट करून ठेवायचं दहा मिनिट. ट तर म्हणजे त्याला पाणी सुटते मग काय करायचं च चपाती करून घ्यायची चपातीला. शेजवान सॉस किंवा आपला पिझ्झा सॉस आणि हे सॉस.
मेवनज वगैरे.
मेयोनीज वगैरे सगळं टाकून. त्याच्यामध्ये व रे बरोबर ती भाजी शिजवून घ्यायची आधी पूर्ण करून. आणि मग नंतर ना ते म्हणजे पनीर वगैरे त्याच्यात टाकायचे सगळे. मग ती भाजी करून घेतलेली असते ती मधोमद बरोबर हे ठेवायची.
हा काय हम.
चपातीचा रोल करून परत एकदा बटरवररती भाजून घ्यायच आणि त्याच्यावर चीज खिसला आणि त्याला तुकडे. केले ना चपातीला उभे कि मस्त लागतेय.
हम्म आल्यावर तूच करून खघा घाल आता.
हो त्या अखा रोल खाण्यापेक्षा ते कस. तुकडे खालताना असे बरं वाटत आणि त्याच्यावर चीज खेसल्यामुळे ते. एक एक बाईट घ्यायला पण छान हो.
सँडविच वगैरे पण आपण तसं केलं तर ते पण छान लागतं.
मी पण आता परवा केलेलं छान होत.
हम्म किंवा ब्रेड जर एखाद्या राहिला असेल बटाट्याची भाजी वगैरे केली अशील ना. सरळ ते बटाट्याची भाजी तर ब्रेड मध्ये भरायच अर्धे अर्धे तुकडे. तकडे करायचे आणि सर्व ते तळून काढयचे बेसनाच्या पटात घुळवून.
हो ब्रॅड ब्रेड पकोडे.
ह् पण आपण कसं कधी कधी नुसतं काही जण फक्त ब्रेडच. अ बेसनपीठामध्ये करतात ना, तर आपण त्यापेक्षा बटाट्याची भाजी टाक आपण करू शकतो त्याच्यात.
हम्म, आणि त्याच्यासोबत जर इमली सॉस असेल तर छानच लागत. शेव बारीक, कोथिंबीर.
तेस कि संगम वडा तर तू खाल्लीच असशील की नाही? बटाटाची भाजी आपण आधीच तयार करून घ्यायची पुदिना वगैरे टाकलं तरी चालतं त्याच्यामध्ये. आणि पाव असे वडा पावच्या पावात भरायची भाजी सगळी आणि बेसन पिठा याच्यामध्ये तळून घ्यायचं, त्याचे चार तुकडे करायची आणि आपण जरी ते, अ... काय सँडविच पण चटणी बनवत तशी पण बनवली तरी चालते, पुदिना, मिरची, कोथिंबीरची चटणी. आणि थोडीस इमली सॉस. बारीक चिरलेला कांदा. भरायचं कांदा वगैरे वरून टाकायचं बारीक शेव टाकली खायला मस्त. त होत ते पण
मी आता कट वडा ट्राय करणार आहे. म्हणजे मी कटवडा आता खूप दिवस झाले केले नाहीये, आता मी अजून एक कटवड्याची नवीन रेसिपी सिपी बघितली आहे.
काय बघितलीस?
म्हणजे मी मटरची भाजी कटवडा बनवत होते. मग आता ते मी ना चा बनवले -बनवणारे म्हणजे दोनच बटाटे शिजवून घ्यायचे आणि त्याच सार बनवायच.
हम्म!
आणि मग कसं होतंय ते मटार कसं आपले कधी कधी कच्चेच राहतात ना मग ते छान लागत. आणि एक एक जण उसळ पण खातात त्याच्यासोबत मुसळ म्हणजे आपली मिसळ अस असती ना मिसळ करायची आणि त्याच्यातच बटाटे व डीप करून मग त्याच्यावर कांदा असं इमली सॉस वगैरे टाकून शेव कोथिंबीर वगैरे असे टाकून करतात, पण मला ते उसळ जास्त नाही आवडत‌.
मग उसळ नाही आवडत तर काय कर हेच क बटाटा वगैरे हो हो का तर त्याला.
बटाट्याचा सार हो.
नाही नाही उकडून घे आणि थोडासा कांदा एखादा कांदा थोडास सुबक खोबरं त्याच्यातच थोडं आलं लसूण कोथिंबीर हे सगळं भाजून घे, एखाद्या टोमॅटो टाकली तरी चालते भाजून मी त्याच मिक्सर मधन काढून घेते ह आणि तेलामध्ये सगळं छान सारणपणा भास त्याच्यामध्ये थोडस धन जिरं कुड. गरम मसाला. लाल तिखट आणि आपलं काळं तिखट किंवा तो घरकुल मसाला आहे ना, तो जरी ऍड केला तरी चांगलाय. ते करून सगळं सहान मिक्स केलीस ना. तर त्याच्यामध्ये प-पाणी टाक थोडस उकळी आले की त्यात बटाटे फक्त स्मॅश केलेले कुच करून टाकून दे.
बघितले रेसिपी मी आधी.
हा! ते कर छान लागतय आपण त्या दिवशी गडबड केलेला पण किती छान लागत होता.
हो चालेल मग च.
हो हो चालत, हा हो. नकळत क, लगेच करतोय.
हम्म.
हां हां बाय.